हॅलो. हा नमस्कार काय म्हणताय, कसे आहात तुम्ही?
मस्त. तुम्ही कशे आहात?
हा मी पण छान आहे. जस्ट आत्ताच बाहेर गेले होते. अ थोडस अं साम सामान आणायचं होतं. त्यामुळे गेले होते. पाचच पाच, दहा मिनिट रस्ता होता, पण यायला अर्धा तास लागला. कारण की एव गाड्या झाल्या रस्त्यावर, एवढ्या गाड्या झाल्यात. आणि अ जागाच देत नाही कोणी चालवायला. म्हणजे छोटे छोटे रस्ते झाले आहेत. हो कन्स्ट्रक्शन पण खूप चालू आहेत आता इथे त्यामुळे एवढी गर्दी झालीय ना, तर छोट्या छोट्या अंतरांसाठी खूप जास्त जास्त वेळ जातोय आता सध्या म्हणजे दोन अडीच किलोमीटरच आहे. तर हम्म. तर तीन, तीन, तीन म्हणजे तीस मिनिटं लागतात. ट्रॅव्हल करण्यासाठी. म्हणजे हो आजकाल खूप अवघड झालंय. म्हणजे गाडी चालवणं कारण की प्रत्येक घरामध्ये ना जर का पाच मेंबर आहेत ना तर त्यांच्याकडे पाच गाड्या असतातच म्हणजे असं झालंय आजकाल आणि हो सोपं नाही राहिलं म्हणजे आ ता कंक्स्ट्रशन वर्क पण एवढं चाललंय म्हणजे जे छोटे रस्ते थोडंसं ते भुयारी मार्ग करणे किंवा थोडंसं रोड वायडिंगचे पण आता भरपूर प्रोजेक्ट चालू आहेत. रस्त्यांवर खूपच जास्त ट्रफिक आहे. तरी अजून आपल्या इथे वसाळा वगैरे सुरु नाही झाला आता पावसाळा सुरु झाल्यावर ता अजून म्हणजे रस्ते दिसत नाहीत, रस्त्यावर रस्त्यांवर खड्डे झालेले असतात. म्हणजे अंधारामध्ये अं सगळे खड्ड्यांमध्येच जातात अ
आणि किती रस्ते असते गेले पण असं पक्के रस्ते नाही पण
पक्के रस्ते नाहीये आणि ऍक्च्युली काय झालंय आता आपल्या इथे आहे म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे सगळं आहे. ट्रेन आहेत, मेट्रो आहे आपण म्हणजे बस वगैरे असतात, पण प्रॉब्लेम काय होतो एवढी फ्रिक्वेन्सी नसते. तर त्याच्यामुळें ना खूप आपल्या इथे रूल नाहीयेत काही नाही का ट्रॅफिक रिलेटेड खूप रुल नाहीयेत आपल्या इथे. आणि आणि जरी रूल असतील तर काय होतं की रूल सगळे ब्रेक होतात. म्हणजे अ सगळे रूल ब्रेक केले जातात म्हणजे पैसे देऊन किंवा असं ब्राइप करून त्यामुळे काय होतं, की लोक ते स्ट्री फॉलो करत नाहीत, तर तर हा
नाही नाही भरपूर त्यावेळेस कसं म्हणजे ट्रॉफिक असतो ना पण तरी पण म्हणजे भर कुठिका असं असतं की टॉपिकच्या वेळेस थांबतच नाही कुठं.
नाही थांबत हो निघायची घाई करतात, हो निघायची घाई करतात. आता आम असाच एक इन्सिडन्स झाला हो, हो. आणि काय होत माहिती का म्हणजे ते अगदी सिग्नलपर्यंत जाऊन नाही का म्हणजे जरी आपल्याला साईड निघायच असेल तर ते एकदम अडून असे एका बाजूला येऊन थांबतात. आता आमच्या इथे पण एवढी गर्दी झाली, एवढी गर्दी झाली छोटे, छोटे रस्ते झाल्यामुळे ना खूप गर्दी झाली. इंटरनल रोड सुद्धा मेन रोडसारखे वापरले जाताहेत. म्हणजे पूर्ण मोठ्या गाड्यांच कट तर आपल्याला छोट्या रस्त्यावरणात नाही अस झाय आता परवाचं आणि ट्रेननीयच म्ह गर् भरपूर ग ते आपल्या इथे लोकलला हो आम्ही आता एकच इन्सिडेंट झाला
आपण म्हणजे बुक पण करतो ना म्हणजे कोणती म्हणा आपण
हो हो हो बस जा किंवा म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट आता असं आहे ना की आपण युजच नाही त तु्हा तुमकडे स्वतःची गडी पाहिजे म्हण आ आ
रजिस्ट्रेशन करतो रेल्वेच तरी पण तो डबा पण इतका फुल असतो म्हणज
हो हो हो बुकिंग केलेले पास असलेले सुद्धा खूप फुल असतात आता आमच्या इथे एसिडेंट झाला मुलगी आणि आई असे चालले होते म्हणजे ट्रेननी चालले होते ते तर त्यांनी काय केलं म्हणजे नॉर्मल लोकलमध्ये त्या कशामशा चढल्यात कारण की त्यांची इथे खूप गर्दी होती ना तरी पण त्या कशामशा क्काबुक्की करून लोकच चढतात त्या चढल्या पण उतरताना काय झालं उतरताना लोक त्यांना जागाच द्यायला तयार नाही खाली उतरताना तर त्या हो त्या मुलीचा त्या आईचा बिचारीचा पाय त्या ह्याच्यामध्ये अडकला तर ती मुलगी एवढी घाबरली ती रडायला लागली ती म्हणे की माझ्या आईचा आता पाय गेला ति खूप पॅनिक होऊन ना अशी ओरडायला लागली तर तेवढ्यात काय झालं त्यांनी हे केलं म्हणे ुषांनी तून पट बाहेर ति पाय काढला तर काढला त्यामुळे मग त्यांना ती वाचली पण ती मुलगी अर्धा तास त्या ट्रोमामध्ये होती की काहीतरी झालं आणि त्यामुळे चेन ओढली गेली स ट्र स्टप झा म्हणजे सगळ त्यांच गैरसोय झाली आपल्या इथे गर्द्या पण तेवढ्या झाल्या आपल्या इथे पॉप्युलेशन पण खूप जास्त
नाही नाही भरपूर झोपला मुंबईकडे म्हणजे इतकं लोकल मीडिया मध्ये तु ल कुठर किती गर्दी आहेत कित्या नाहीत का म्हणजे खाली पडून जातात
नाही हा बिलकुलच आता तसाच स्त लोक काय लो म्हजे टेन्शन ब े नक आप आप गाडी काढा निघा त्या पोल्युशन खूप झालंय हवा अशी म्हणजे स्कार्सच्याशिवाय तुम्ही बाहेर जाऊ शकता नाही कारण क हो कार.. की जसं तुम्ही स्कार्फ काढला की जसं हे जे वारं जाईल ते.. पल्युशन आणि त्याच्यामुळं नाकामध्ये हो.. हो अलर्जी खूप होते. आता आम्हाला एवढी अलर्जी ना म्हणजे आमच्या इथे पण आम्ही डॉ.. ां ए दाखवलं होत ना तर ते म्हणाले की तुमचे पूर्ण जे आपल्या नागपुढे असतात ना.. त्या ह्या गॅसमुळे आणि ह्या ह्याच्यामुळे जळल्या जातात सगळ्या आतमधल्या जे आपली जाळी अस.. ती सगळी टामपर होते मग त्या जाळीला जे.. म सगळ्या.. अ गॅस आणि ते सगळे जे पल्युशनचे हे असतात घादरडे गॅसेस असतात ते सगळे आपण.. क.. म्हणे लहान लहान मुलांना व्हायला ला..
हा तेच खूप करायला मिळत आता..
हो लोकांना मला वाटत की ट्रफिक्रफ.. हा मोा प्रब्म लोकांचा दु प्रॉब्म म्हणजे कचरा टकतात.. कुठे पण कचराट लागतात आमच्या इथे आता छान एक देवीचं देऊळ होतं. छोटस आपलं ह्याच्यामध्ये तिथे गेले त्यांनी काय केलं समोरच.. कचरा टाकायला लागले अगदी त्याच्या समोर की चौक ये ना तो असा त त्यांना तर तिथे एक त्यांनी हे लावलं होतं म्हणजे कॉर्पोरेशन वाल्यांनी ते लावून ठेवलं होतं तिथे डब्बा. त त्यांनी त्याच्यामध्ये कचरा टाकायचा सोडून ते एक मीटर लांबूनच कचरा असे टाकायचे डायरेक्ट त्याचा सगळी कचरा एक बाजू पूर्ण कचऱ्याची झाली. हो.
ते कचरा असेल आता बघ आपण म्हणजे बाहेर बाहेरची सिस्टीम म्हणा कालच चा व्हिडीओ पाहिला. हो ते कोणतरी कपल येत ते व्हिडिओ बनवतात ना. म्हणजे त्यांच्याकडे असं खाली आहे जमनीत असं डस्टबिन रातात हो म्हणजे त्यां काचेच्या बॉटल वगै
सगळ्या वेगळ्या हो हो हो करतात ते आता इथे आपल्या इथे तस म्हणजे काय सिस्टम नाहीये ओ काय करतात लोक कसे पण
नाही पाहिजे असले सिस्टम पण काहीले तरी लोक फॉलोप करत नाही.
नाही आहे गव्हर्नमेंटनी सगळं केलेलं आहे. की हा कचरा ह्या टाका म्हणजे शिकवायला पण त्यांनी नाय का डब्बे पण वाट.. ले ओला कचरा सुका कचऱ्याचे पण ते फॉलो पण केलं पाहिजे. त्यांनी फॉलो पण केलं पाहिजे ना ते पण तस होत नाही आता त्यांनी काय केलं अ म्हणजे ते कार्यकर्ते होते बिचारे त्यांनी सगळं ते कचऱ्याचं सगळं साफ करायला लावलं त्यांनी माणसं बोलावले सगळा तो देवीच्या देव समोरचा कचरा सगळा स्वच्छ केला म त्यांनी छान तिथे हा त्याच्याचं समोर छान रांगोळी वगैरे काढून त्यांनी लिहिलं तिथे की बाबा इथे कचरा टाकू नये. तर त्यांनी त्या घाणेरंड्या म्हणजे लोक क असे असतात ना की त्यांनी ते न वाचता डायरेक्ट तिथ रोज जे कचरा टाकायची सवय लागली तिथे त्या लोकांनी परत तिथे येऊन कचरा टाकला म्हणजे असे पण लोक येत. हो डास साटतात म्हणजे हम्म आणि आता आपलं ह्याच्या मागे जेव्हा
आणि पावसाचा त जास्त त्रास हा फ्ल्यो ना रोग आलेला हाय.
आणि आता किती तरी आपण वॅक्सिन घेऊन घेऊन पण किती घेणार ना आपण. म्हणजे किती व्हॅक्सिन आल्या हो सारखे अ सारखे नवीन नवीन हो म्हणजे एक माणूस जरी सुधरला त्यांनी जरी सांगितलं एका एका ग्रुपला जरी त्यांनी सांगितलं की नाही असं करू नका असं वागू नका. तर पण फरक पडू शकतो म्हणजे लोकांनी ऐकल पाहीजे पण फक्त हूं थोडंसं आपल
नाही अस विर वेगवेगळा कचरा करायला हवा. किंवा आता बघ ओला कचऱ्याची गाडी वेगर येते तरी पण नाय ते बी सारे ओढून थकतात एकच.
हो नाही सांगतात लोक खूप तरी पण मिक्सच करतात आणि बिचऱ्या त्या बायका त सगळ्या त्या कच कचऱ्या मधी हात घाल घालून घालून बिचारे त्यांना पण काही पैसे मिळतात त ते थोडस कचरा शॉर्टिंग साठी जातात. ते पैशांसाठी त बिचारे त्यांना सगळं हात घालून सगळं सेपरेट करून त्यांना द्यावं लागतं. म्हणजे ते तर ऐकून फार वाईटच वाटत की
ऐकून फारच वाटतं. आपणच म्हणजे अस सुरुवात करायला हवी प्रत्येक एक जणांनी केली ना घरातले व्यक्ती आपोआप करतात.
हो हो आपणच सुरुवात करायला पाहिजे की थोडस एक हो शिस्त तशीच लावावी लागते. तरच लोक तरच लोक फॉलो करतील इथे पण आता आम्ही म्हणजे ऑफिसेस मध्ये वगैरे बघतो ना इथं सगळीकडे एग्रीकेशन आहे तुम्ही म्हणजे मोठी ठिकाणी गेले की फॉलो करतात. पण तुम्ही घरी गेले की परत तेच कर
तेच ना अस नाय चालत म तरी आपणच तर आपल्या म्हणजे आपल्या देशाला. किंवा आपल्या आरोग्याला वाचवलं तरच
बरोबर आहे. आणि मोठ्या मोठ्या देशांमध्ये बघा जातात लोक. तिथे व्हिडिओ बघतात तिथे सांगत नाही हे देश खूप स्वच्छ आहे. ह्या देशमध्ये बिलकुल घाण नाहीये पण तुम्ही ते करणारे कोण आहेत ते. फॉलो करणारे तिथले माणसच आहेत ना की ते फॉलो करतात त्यामुळे मग इथे पण
तो का आपण आपल्या नदीला आपण देवी मानतो आणि बाहेरचे लोक म्हणजे नदीला देवी मला ते वात नदी पण तिथे कचरा नसतो
हो आणि आता गणपती विसर्जन बघा त्यांनी हाऊद वगैर वे सगळं वेगवेगळं केलेलं आहे त्यांनी आता म्हणजे टिस्ट ते तरी फॉलो करा की कचरा पहिले काय करायचे सगळं निर्माल्य सगळा कचरा सगळे. आप टॉयलेटचं पण त्यातच येतय सगळं सगळं त्यातच आहे.
कस ख.
त्यामुळे थोडस ना थोडस आता सगळ्यांनी थोडं जागरूक होऊन केलं पाहिजे. तरच म्हणजे नाही आपलं देशाची प्रगती होते हो हो तरच देश. लोकांना दिसत.
हम्म म आताण प्लॅस्टिक कॅरी बॅग बत आपण रस्त्यावर फेकतो त्या आप गाय येतात गाई मतच खात तुमच्या पोटात किती प्लास्टिकच्या गोळा निघतो.
हो त्यांचा पण जीव आहे बरोबर आहे थोडं सगळ्यांनी जागरूक व्हायला पाहिजे. हो खरं खरंय चला. छान वाटलं तुमच्याशी बोलून नक्की परत बोलूयात आपण तुमचे विचार कळले खूप छान वाटलं थँक यू.
चालल करूया आपल्यापासून असेल. थँक्यू.